हा, ठीके.
हा, बोला.
ह.
हम्म ते
ते अ दुपारी पण दोन तीन ताईशी याच विषयावर बोलणं झालं. काय करू शकतो आपण आणि दोन हजार पन्नास ला काय असणार.
पन्नास ला वेगळ चित्र असणार अजून. अजून दोन हजार सव्वीसला म्हणजे अजून पंच पंचवीस जरी वर्ष काढायची म्हणजे अजून खूप काळ बदलणार आहे. जोपर्यंत मला नाही वाटत. पाऊस हा प्रकार असेल. असेल पण तो पण क्वचित असेल.
अगदी क्वचित असणार कुठे ना कुठेेतरी तुरळ काही तरी पडेल.
आणि त्याच्यामध्ये लोकसंख्या वाढेल. त्याच्यामुळे घरदार वाढतील. झाड कट होतील.
ते मी अ ती बऱ्याच लोकांना सांगते. नवीन मुलांना ज्यांच आता लग्न झालंय. मुळात लग्नच ह उशीरा होत आहेत. इथून पुढे तुम्ही कधी मुल जन्माला घालणार.
मग, बत्तीस मध्ये, तीस मध्ये, तर मुली लग्न करतात आता. त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम पुढे येता.
पहिले तीस नंतर डिलिवरी अवघड होऊन जाते. तीस नंतर
ते अजून अवघड होणार आहे. मुलांचे शिक्षण करत करतच ते तीस बत्तीस वर्षाचे होणार आहे. त्याच्यामुळे नाही म्हणतात लग्न करायला.
आणि कोणकोण आता लग्नच नको म्हणत्यात. समजा केलं तरी इथून पुढे मुलांना जन्म देणं तिथून पुढे त्या मुलांना वाढवणं.
वाढवण. हो. म्हणजे त्याच्यामध्ये महागाई पण खूप होऊन गेली. पहिले तरी, पूर्वीचे लोक म्हणायचे, एकाला एक सोबत पाहिजे. आता एक वरच म्हणता बस झाला आता.
बस झालं. तरी पण लोकसंख्या वाढतेच आहे. कारण वरी त लग्न झालं का, बऱ्याच वर्ष बाळ येतच आहे.
हो. ते तर आहेच.
शकत. कारण त्यांचा तो हक्क आहे. त्यांचा वंश वाढवण्याचा. आपण
हो हो. ते नाही म्हणू शकत. ठीक आहे काय काय घरांमध्ये आहे तेवढं अजून पण, पण मग काही काहीच असत.
नाही. आम्ही असं कॅम्प वगैरे घेतो ना मुलांचे तेव्हा सांगतो मुलांना कि, हो का विचार करा. तर म्हणतात ते नकोच बाबा. ते लग्न नको. काय नको. लिव्हीइन मध्ये राहतो. हे पण चुकीचं आहे. लिव्हिन मध्ये तुम्ही राहाल चाल सोडून द्याल.
त्याच्यामुळेच तर मग हे खूप प्रॉब्लेम क्रिएट हो त ना. मग त्याच्यामुळं मुलींचे पण लग्न होत नाही. हां सर भरपूर गोष्टी पिऊन जाता आणि त्याच्यामुळे ना असा वाईट वृत्तीचा होऊन जातो माणूस. आणि असं राग मनात येऊन जातो. काही काही गोष्टी चा. भरपूर केसेस होता ना आता सध्या नाही पाहिजे जस पूर्वी असं नव्हतंच. पूर्वी सगळे मनमिळाऊ सारखे राहायचे माहिती का एकत्र. आता शेजारी पण शेजारच्याच कोणी राहत नाही. असं होऊन गेलेलं आहे.
विश्वासच नाही ठेवावा असं वाटत कोणावरती.
कोणावरच नाही. नाही तर पहिले गल्लीमध्ये पण अस राहतांना एकत्र मिळून राहायचे सण साजरे व्हायचे. आता सण पण होत नाही अन् काहीच होत नाही.
काहीच नाही किंवा आता गावाला किमान थोडं आजूबाजूला भाजी वगैरे तरी दिली जाते. इकडे तर काहीच नाही शेजारी कोण राहत ते पण नाही.
माहित नाही होत आणि नवीन पिढीला तर काहीच माहिती नाही शेजारी कोण राहत आपल्या. अस हून जात. फक्त त्यांचा सोशल मीडिया त्यांचा मोबाईल आणि त्यांची जिंदगी. घरच्या बाहेर पण निघायचं नाही काहीच नाही तर पहिले उन्हाळ्यात लोकं बाहेर चक्कर मारायचे तर ब एकमेकाला भेटायचे असं आता मोबाईलमुळे काही नाही. जेवण झालं का लगेच आपल्या-आपल्या बेड मध्ये जायचं आणि मोबाईल खेळायचा.
जेवता जेवता पण सगळ्या
ह जेवता जेवता पण मोबाईल लागतो सगळ्यांना. पहिले तरी एकत्र कुटुंबामध्ये बोलायचे सगळ्यांबद्दल. आता तसे प्रेम, आपुलकी काहीच नाही राहील.
काहीच नाही किंवा आई वाढायची मुलांना बापाला ती त्यांच्यासमोर बसून राहायची. जे हवं नको बघायची आता आपआपलं वाढून नेतात ताटात आपआपलं खातात.
का आता आणि चालले झा झालं ते ज्याच त्याच. आता पहिले एकत्र बसून जेवायचे आता जो जो ज्यांच्या त्यांच्या याच्यांनी जेवतो तू सातला जेव नऊला जेव तुम्ही कस. पण जेवा अस पण ती चुकीची पद्धतये तस नाही पाहिजे.
हो ना नाही आता कसं ऑफिस मुलं झाल्यानंतर जेवायचं ऑफिस मधून घरी येपर्यंत वेळ लागतो मग तोपर्यंत. पोरा ह्यला भूख लागते मग हे
हम्म नाही खूपच लेट टायमिंग असेल तर ठीक पण साडेआठ कसं आपलं कॉमन टाईमगं ये तिथ तरी सगळ्यांनी साडेआठ पर्यंत बेटर देन पूर ऑफिस सुटून जाता ना असं ते हा तर बसायला पाहिजे एकत्र बोलायला पाहिजे का दिवसभर काय होतं काय नाही त्याच्याने थोडस नॉलेज पण वाढतं मोबाईलमधून काय वाढणार आहे. पहिले असं म्हणायचं नाही काय एकमेकाचं ज्ञान एकमेकांना दिल्याने वाढायचं. आता ते देतच नाही कोणी आता ज्ञान नाही देत आता मोबाईल मध्ये बघा म्हणता डायरेक्ट असं मोबाईलच्या बाहेर कोणीच येत नाही.
आणि पहिलं रिचार्ज पण महाग असायचे आता रिचार्ज जिओ वगैरे फ्री आहेत किंवा काय त्याच्यामुळ अतिसामान्य लोकांच्या हातात मोबाईल आहेत. पहिले फक्त आपण म्हणजे बापरे. त्यांच्याकडे मोबाईल आहेत.
हो
काही वाटत नाही शून्य माणसाकडे नाही.
आता पंधरा वर्षाच्या मुलाकडे पण आयफोन आहे असं म्हटलं तरी चालेल आणि काहीच नाही. कमवता येत नाही सत्तर हजाराचा आयफोन वापरता. अ हा हा हा ह.
आणि बाहेर शिकणारी मुलं तर काय विचारता बापरे आई बाप तिकडून होत राहतात पैसे आणि हे गर्लफ्रेंड उडवत राहतात.
हो ते तर आहेच. आवघड परिस्थिती अजून पुढे त्याच्या पोरी पोरी पण भरपूर
भरपूर आगाउ झाल्यात. पैशासाठी मग बॉयफ्रेंड बदलल म्हणजे त्याला काहीच वाटत नाही.
काहीच नाही एकदम चालू चालू होत म्हणून तर आयफोन येतात त्यांच्याकडे. भरपूर म्हणून तर ह्या गोष्टी घडता ना. मुलगी चुकतेच आणि हे पीजी मध्ये राहणाऱ्या मुली तर जास्त अवघडय अजून.
अगदी अगदी अगदी.
करून, शेती करून पैसे पाठवता आपण शिकायच सोडून आपण रि कामे याच्यावर पैसे उडवतो.
बरं अशी एखादी चांगली मुलगी असेल तर तीला हो ना चांगली मुलगी दोन वर्ष ली असते पुण्याला शिकलेली शिकायला टाकलेली पोरगी तिच्याकडे लोक आली की अविश्वासाने बघतात हे दाखवते माझे चांगली राहते मग तिकडे काय कुठाने करत असेल आपल काय असं सर सरळ म्हणतात. मग किती चांगलं राहिलं तरी बदनामी फुकट होते.
मग मुली स्मोकिंग ड्रिंकिंग सगळं करतात गोव्याच्या पोरीच बावा बा कधी कधी विशेष वाटत मग चुकिचय पण ते मग त्याच्यामुळे सगळंच स्वतःच नाही नैसर्गिक चक्र पण खराब होतं आणि शरीराचं पण चक्र खराब होत. तन मग पण ते त्यांना कळत नाही.
त्यांना कळत नाही आणि कसं आकर्षण राहतं प्रत्येक गोष्टीच त्यांना. आणि स्वातंत्र्य मिळाल असत आई बाबाचा धाक नसतो.
स्वतंत्र असत ना पण नंतर मग जाता जीवानिशी. मग जीव गेल्यानंतर ते काय.
काय करणार पुण्याला नाही का परवतीला ती मोठी घटना घडलेली दारू पिऊन मुलगी तिथ पडलेली तिला लोकांनी उचलून आणल ब त्याच लोक तिथं काय केलं असं तर किती आज हे झालं असंत तिच?
मग तेच ना नाही मुलींचं पण चुक त लय अवघड कामय.
उलट मुलीच काय त्या पोरांना पण नादी लावून बर्बाद करून टाकतात. मुली सुद्धा सगळं लुटून घ्यायचे त्यांच्या कडून गोड बोलून अशा पण केसेस झाल्यात.
हो मुलींच्या ना मुली अवघड, हा ते तर आहेच. मुलींच दोघी साईड सेफ नाहीये एक त असं वाटत ती सेफ पण नाहीये आणि ज्यांना सेफ ठेवल का त्या पण सेफ राहत नाही असय. मग त्यांना कम्फर्ट झोन मिळाल शिकायला मग.
चांगली लोक घडूच देत नाहीत, ‌त्यांना आजूबाजी भुगं अरे तो काय तो अडांनीचय गावंढळय आपल्यासारखं नाही त्यांना ते तसं नशा पाणी करायला भाग पडतात, फिरायला भाग पडतात, चटक लावतात, मित्र मैत्रिणी पण.
हो मुलं पण व्यवस्थित राहिले तर मित्र बिघडवता.
बिघडवतात अरे एकतरी-एक तर झुरका घेऊन बघ इथून जे सुरुवात होते ते मग शेवटी व्यसनी बनतात.
हो ते तर हाय पण मग ते चुकीचंय ना स्वतःच सगळं फ्युचर खराब होतं ना. हा हा, त्यांना ते आता नाय समजत थोडे दिवसाचा हे नशा राहते.
नंतर कळणार मग, अरे आपण किती वेळ वाया घालवला आयुष्यातला.
मग आयुष्यातला आणि प्रत्येक टाइम हा महत्त्वाचा असतो. मग त्यांना वेळ गेल्यावर, वेळ कधीच हातात राहत नाय ना. दोन हजार पंचवीस त्यांच्यासाठी त्यांनी वाया घालवला असल, पण ते पंचवीस परत येणार नाही ना.
नाहीच येणार, आला क्षण गेला क्षण.
बस आजचा दिवस गेला, बस त्यांच्यासाठी. पैसा पण खूप उडवता ते कसा उडवता आईवडलांचा असतो म्हणून उडवता, जेव्हा एक्च्युअल स्वतः काम करायला गेले तेव्हा नाय उ मग तेव्हा एकएक रुपय जपता, का आपण किती प पैसे वेस्ट केले असं.
हो आणि बाप जर कडक असेल तर आईला मस्का लावतात ते लोकं.
हो मग.
आई लागतं गं, मित्रामध्ये जाय लागतं मग त्यांचा आपण चहा पिल आपल्याला पाजव लागतो, असं करून आईकडून मग इमोशनल करून
आईकडनं घेतो. काही काही मुलं तर मित्र-मित्रांमध्ये मोबाईल, टीव्ही, मोबाईल, गाडीवरनं पण सु साईड करता, का बर तर माझ्याकडे गाडी अन मोबाईल नाही, नाहीये तर नाहीये ना, काय हो नारे, तु तुझं कमवून घे.
तेच ना.
त्याच्यावरनं सुसाईड करण्याचं, काय मजा राहते त्याच्यात?
काय अर्थ नाहीये.
आणि काही नाही ना पण मग तो त्याच्या जीवाला जातो ना. आई वडील किती दिवस रडणारे? आई वडील पण मग.
मागं राहणाऱ्या लोकांची हाल होणार ना, ते आयुष्यभर रडतच बसणार मग.
म.
पोरा विचार करत नाहीत, की ज्यांनी मला जन्माला घातलं त्यांची काय परिस्थिती हो मेल्यावर.
मग, अवघड होऊन जातं. पण काही नाही चौदा चौदा, पंधरा पंधरा वर्षाचेच पोरं सुसाईड करता, बाकी मोठे पोरं नाही करत. हे लहान मुल् वि तो एज एजच तस असतं ना त्या टायमिंगला.
तसं असतं, इमोशनल होतात खूप, आता इकडून झाले आपले म्हणजे तुम्हाला करा तुम्ही तिकडून करा, आपण कॉल करूनच टाकूया.
हो हो चालेल चालेल.